हॅलो
ऐकू आलं ऐकू आलय का?
खरखर आलय नेटवर्क मध्ये यायला पाहिजे तुम्ही बिर्याणी करलायसां
होय बिर्याणी करालय, या की खायला.
नेटवर्क मध्ये आहे का, काम करणार आहे म्हणलं?
हाय, बाहेरच आलोय. ह्याला ऐकू
हा, यालय.
जेवलासा की नाही?
होय, झालं बघा, तुमचं?
बिर्याणी करालोय अजून.
हा हा, आवाज बारीक येतोय काय मोठा येतोय?
हेडफोन घाातलोय, मोठा येतोय.
हा हा.
हम्म! साध जर असं लावलं तर एकदम हळू याय लागलय ते.
हम्म हम्म.
हम्म! आणि काय?
काही नाही, आता काय बिर्याणी करालाय?
करालोय परवा, परवा आणलं तर बिर्याणी करायला, मग त्यातलं थोडं पनीर शिल्लक होत. मम्मी म्हणली कर म्हणून.
हम्म हम्म.
हम्म! ते फ्रीजमध्ये दिसलं पनीर. भाजी करूया म्हणताना नाही, बिर्याणी भात पाहिजे. वेज बिर्याणी, म्हणताना करालय. आणि का? मम्मी तेन
हम्म! बारकी कुठ आहे ती?
घरात, घरात, सगळी घरात.
हम्म! पाऊस तेन काय नाही नव?
नाही.
हम्म! आणि काय? बोला.
हम्म!
हम्म! हा वाचायला
ते सगळ्यांच रेख हे झालंय, फोन संपताच पण झालं.
हम्म! तिचं बहिणीच तेवढं राहिलंय, बाकीच ज मॅडमांचं, शिवणीचं, तेन झालं. सॅमचं तेवढं राहिलय, आता ते करेल. मगाशी हेला गेलत, वाडीला. आमच्या मॅडम म्हणत्यात हा, म आमच्याच गावावरन गेल्या असती ग. तर म्हंटलं, होय म्हटलं, तुम्ही अजून हॉस्पिटलमध्येच होतासा आम्ही गेलं तव्हा म्हणलं.
कुठली मॅड
शिरडोण ची, अ साखरपुड्याला आली नव्हत्या काय आपल्या.
हम्म-हम्म.
हम्म.
तो डॉक्टर.
डॉक्टर नव्हे ओ, त्या मॅडम आले नव्हते का. डॉक्टर मॅडम.
तेच म्हटलं की आता डॉक्टर
हम्म तेच.
त्या डॉक्टरा आहेत, खरं डॉक्टर सारख्या नाहीच त्या मैत्रिणी सारखंच आहे. आमच्यासोबत चांगलं आहेत त्या.
हम्म-हम्म.
हं.
काय म्हटलीस, इथनच गेलासा म्हटलीस
हा शिरढोन वरनच गेलासा की मग, मी झुडिओला चल म्हणताना नाही म्हणलीस की. मी म्हटलं, नाही म्हटलं त्यांनी येऊन थांबले होते गेले म्हटलं. मग सॅम आणि त्या गेल्या झुडओला शॉपिंग केल्या मग सॅम गेली घरी.
हम्-हम्म.
हम्. सॅम म्हणत्या सारखं मला वाघच दाखवतायसा तुम्ही.
हंम.
हम. सुट्टी आज
हम्म.
हम्म-हम.
उद्या जाणार आहेत दुपारी
हा, ठीक आहे.
उद्या जायला गाडी आहे का नाही.
उद्या, आहे की. आज ते, तिचं काय, ते-ते वारले नव्हतीत काय म्हत ती काय दिवस होते, चिकोडीला तिकडे गेलती त्यांची मम्मी तेन तरी पण एकदा लावते तिला फोन, ती जमलच तर हेला जाणार होती, दिदी त्यांच्या गावी. बघूया, काय म्हणत्या. वार सुटलंय. हम्म. पाऊस एक नाही म्हणून बरं हाय.
पाऊस.
पाऊस एक नाहीये म्हणून बरं हाय म्हटलं.
हम. पाऊस पाहिजे, वरन वरचे अजून धरण भरायच राहिल्यात.
कुठली.
ध्यान धरणं सगळी.
हां हां.
धरण भरलं तर पाणी येणार वर्षभर.
होय ते पण आहे सोडा खरं पण मग इकडं पुर येते की मग आमच्या इकडं मग काय करायचं?
त्याचा काय संबंध आहे?
हम्म. काय माहिते चालतय करते मग आणि
हम्म.
हां बाय.
हां.
होय.
आं